हॅलो
काय होय असं व्हायला लागलं. एक बी कॉल सरळ येना झालाय. एक वीस तर करायच आणि भिरायचं म्हटलं.
हम्म
तर कॉलच कुणाला करायला टाई राहीना झाल.
हम्म हम्म
हम्म हम्म जेवण झालं बघा तुम जा
हम्म भात झालाय. डाळ घातल्या जराशी जायला उसळ काय करू करायचं त्याच
आता चार दिवस सुख खावून आलायसा म्हणा. आता सगळा वजा -वाटाहूनदे.
तस काय नसतय लोड नस- ते आमच्या स्वयंपाकच- निवांत करून जेवतोय आम्ही. आहो यानां- फक्त मुलग्यासाठीच तेवढं जरा करायला लागत गडबडी न. ते तर कुठं खातोय!
होय! होयच खर, खाणार पोर- पोरग नव.
अहां! आजिबात नाही.
हुं
चांगलाय, फक्त खायाकडून तो मागा आहे.
काय करायचं! आमच्या- तुमी देवराज आमचा थोरला खायीत नाही धाकटा खातोय काय असेल ते थोरला खायी- मॅगी पाहिजे, असं चमचमीत पाहिजे.
हुं त्याला कसलं पण द्या चमचमित मी द्या कसल- ते पण द्या आहे.
हां अस-
काय असं आवड म्हणून नाही ओ. काय नाय. मध्ये फक्त तेवढं गुलाबजामुन पाहिजे गुलाबजामून पाहिजे म्हणत होता. ते तेवढं केलत मग हॉस्पिटल येतान- खालं -खालं.
हुं हुं काय न्हवच घरी बनवतासा ते.
उं नाय घरी आहेते- पीठ मिळत नाही का? प्रिमिक्सच.
हा! तयार पीठ.
तेज केलत खरं, जमल होत ह्यावेेळी चांग छान चालत असं. म्हणजे, बेकरीमध्ये कसं असतय सेम तस झालंत.
ते, त्याच चांगलं लागतय खर.
हां छान होतेय एका पुड्यात किती, गऱ्याच नाही ओ मैद्याच करत असतील. खवा घालून मैद्याच करते.
नाही गऱ्याच पण करत्यात आवो ग -गरा असं भिजवत ठेवत्यात वाटत दुधात काहीतर. मग ते असं पिठागतीन हुतोय नाही.
होय होय, भिजवल्यावर तसच होत असतील ह करत्यात व्हय खरं तशी चव येत ब्रेडच करतात माहिती चव येत नसल व तशी
हम्म कायतर आसा कधी केलेला नाही सोडा
हा हा
हा
ते आपण ह्या मिक्स त्यामध्ये मैदा पण एक वाटी ऍड करायचा असतो म्हण मी कधी केलं नाही म्हणत्यात हा आता पर नंतर करताना मैदा ऍड करून बघणार आहे होत नाहीय ह हात दुखायला कारण आमच्या आत्तींच्या आडीच ती केलतो हाथ दुःखा गोळा करून करून ते होत नाही लवकर तुम्ही म्हणलात तसं जरा तूप लावून केलं झाल तस एक एखादाच काहीतर फुटला होता त्यात नाहीतर नाही फुटलं नव्हतं
हा हा म
आणि काय ते फ्रीज मध्ये कवर आहे तुमच्या ते फ्रीजला अस काचेवर कवर असत्यात बघा फ्रीजच्या
ना ये कवरांची काय
जावु
आले काचवर
हा आतल्या काचेवर ते मिळते ते ऑनलाईन मागवायचें तेच म्हणलं ते कोमलताहेब त्यांनी मागवलेय ना त्यानी म्हणलेत आता सात आठ वर्ष झाला आमच काय म्हणलेत वर पण असतय ते कॉम्बो मध्ये मिळतय वाटतं फ्रीजला कवर म्हणजे तेच की फक्त पर आत पण असत ते कागद असत म्हणजे प्लास्टिकचं हा ते धूळ तेन लय पडायला लागल्या माग येणार आहे हम् हम् ते बोलले चांगले येतय म्हणलीत त्याने मागवले
हा हा मग मागवून बघायचं येतंय का
हो ते नाही मागवणार आहे फ्रीज जरा सारखं जेवल्यानंतर आमचं कसं ताक तेन सारखं आम्ही ठेवतोय ना
हा हा
घाण व्हाय लागलंय. म ते ठेवलं म्हणजे महिनाभर नाही पुसलं तरी चाल
होय, ऑनलाईन ते हेचा एक डबा आमच्या मम्मीनं मागवलाय बघा ते सगळ्या डाळी त्यात ठेवल्या जात्यात बघा. आपल्याला पाहिजे तेवढीच ते अण कोण गेला एकाच डब्यात सहा क कश्या डाळी बसत्यात बघा त्या.
हा, हा तसलं व्हय ते मागवायचंय सोडा जरा घर चांगलं झाल्यावर.
हम् ते आमच्या मम्मीने मागवलंय.
हम्म, हम्म नाय ते बघतोय व्हिडिओ तेन खरं जरा टापटिप पाहिजे नाय सगळं. आता पण हाय, हाय नाय असं नाय.
हा. तरी पण जरा असावं त्यातल्यात्यात बांधलं की घर कस बर पडतय सगळ्यास व त आता घाण घेतलं की हा, हा . नाइ एमजात पाणी पाणी नाइयय ममीला सांगीन पाणी नाहीय म्हणावं आमच्यात सुषमी यांच्यात घ्या म्हण. हॅलो
काय करायला पाणी?
अहो पाण्याचा अक्षरशःएवढा त्रास व्हायला लागलाय का नाइ. पाणी नाइय ओ घरात. आणिं ह्यो पोरगं कणी नुसतं आणून असं दुसऱ्याला पाणी देतो म्हणतय. आणि दुस पाणी नाय म्हणून बार्डी भरून दे म्हणतंय दुसऱ्याला.
हा, म्हणजे काय करायला पाणी आमच्या इथं सुटतंय एक आड एक खर ते गोडं पाणी नाइ.
आजपासून क नाइ पाणी जे इस्किम जे नदीच येत होत क नाइ तिनच्या सगळ्या मोटरी सगळ्या बंद केल्यात आजपासून.
का?
अ पाणी पाऊस पडना आणि शेता पेला माणसांनी पाणी नाय शेताला काय पाजतासा म्हणून सगळं पाक पाणी बंद करून टाकलं आणि प्याला तर कुठल नदी मोटर वढल्याशिवाय पाणी येणार आहे होय
होय होय मग आता पाण्याला फिल्टर च आणाय पाहिजे बोरतेन तुमची मारलेली नाही बोर
नाही हो आमची बोर बोर म्हणजे आता घर बांधलंय जरा खाली शेड एक नवीन बांधलय
हा खर्च झालाय
हम्म घर म्हणजे खालचं घर केलय तिथे जरा फर्शा घालायच्या आहेत अजून
हम्म
का नेला त्यांनी पाणी विराज हॅलो
घर म्हणल्यावर खर्च होतंय बघा कशाला खर्च नाही
एक दोन होय आव तसच होत घर म्हटल्यावर
ह् पाच सहा लाख जास्तच आमच्या ह्याला तर आमच्या ह्याला पस्तीस लाख सांगितले आता
म्हणजे नुसताच बांधून त्याला काही सुद्धा
काही नाही वरच तरी पण वर दहा लाखापर्यंत जाणार आणि
हा अजून पाहिजेत तेवढं घर आणधाय एवढा खर्च येत नाही. तेवढा देखाव्याला येत फरशाच पाहिजे त्याला दोन लाखाच्या.
फरशी नंतर गिलावा झालाय.
एक न थोडा झालाय थोडा हाय.
हा मग गिलावा फरशी आणि हा हा त्याला हा त्यालाच खर्च आहे भरपूर लाइटिंग फिटिंग हा जाणीपी ते काय पी यू पी केलं तर त्याला आणि खर्च
पी ओ पी खाल वरदला हाॅलला तर कराया पाहीजे. हॉल ला तर कराय पाहीजे खाल कलर कामाला अजून याद हम्म सगळं मिळून जाते लाखाला. दोन अजून दहा लाख पाहिजे सहज
होय.
हम्म
कुठलं काही करा. ईतच आहे सगळं.
पहीलान त्याचान शेड आणि खाली दोन लाखाचं मारल.
हम्
तेनी या टाईमाल हम्म जनावर
हा हा अ ते जनावरांना मग तुमच्यात ती मशीन आहे काय कडबाकुट्टीचे.
हाय की
हायवे म त्यात का हाती हात ती गवत घालतेय काय? हा
ह तेवड लई वाप वाढलाय वेगळा पेरलासा तेजेस कय अश कुट्टी करून घालते.
हा हम्
आणि त्या व सिद्धु द झीना पंचेचाळीस हजार दहा लिटर दूध आहे म्हण सांगायला. किमान सात आठ र कोण वला
हम
पण दोन तीन पण महिन झाले ते जाता
कधी घेतलायस
असल दोन तीन दिवस झाले
अरेे ममस् सांगायचं त्यांना का काय करत येत नाही आता
मागणी बघित नाही का हो
होय होय ते कस करायचग आपण आपण खरेदी करणार आहे ना नाही ज्यांच्या खरेदी करणार एक दिवस गेला तर जाऊ दे त्यांच्या दाराच्या टामात तिथं जाऊन आपण बघायच दूध कि दूध किती देत्या बाजारात केले अवे हम
हा बाजारात ना म काढत ये ति दोन दिवस ह त डमुळे मा
हा हा दिल्या हा हा
ह
ह
असं चालत निंदोन टाईमल काय नल त्या वाटलं सांगता येत नई.
सांगता येत नाय.
अं हम्म.
खरं एखाद्याच एवढंपन नुक नुकसान करायचं नसतयं हां.
चांगली किंवा दुसरी जरी बघ तली तर दिली अस निवांत. मी जा सांगिटलं होतं. खोटंतर माणसांनी किती पाचसा तर सांगायचं किमान.
कशा मध्ये आय म्हणजे जर्शी मध्येय का?
पाय.
हम्म् हम्म.
हम्म. जर्शीइ गाईला न्हाईओ जर्शी मिळाली नाही घेतली जर्शी
हम्म जरशी पण भरपूर देत्यात.
दुध दित्या खर लातं मारत्या लईती दुध द्यायला अशी काढताना दमवत्याती जरशी गई.
हं हा होय होय तरी पण आमच्या इथ सासूंची हाय. नऊदहाली टर दूध देत्या बघा ती.
त्या घरला मार.
हां चालतय.